हॅलो, हा मॅम बोला. काय ना मग जेवण करते.
हम्म काय बनवलं जेवायला?
बेसन
बेसन भारी कायं चाललंय तिकडचं वातांवरण कसं आहे? पाऊस,
अं वात पाऊस तरं नाहीं सध्यांचा पणं आभांळ आलेय ते खुंप जास्तं
हो नां, तब्येत बरी आहे?
हो मॅम खूंप मस्तं आहे माझी तब्येत, तुमची कशी आहे?
हां चांगली आहे. हम्मं बरं पाण्यांची कायं समस्यां आहे तिकडं?
आंता पाण्यांचं म्हणलंं नांं तरं मॅम आंता कसंय नाहीं कां उन्हांळ तरं संपलाय पणं आंता पणं पावसांळा लागलं, पणं एवढां कांहीं पाऊस नाहीं नाहीं कां पहिल्यासांरखा मागच्यां वर्षी छांन झालेला पाऊस पणं यां वर्षी पावसांचा अंदाज नाहीं जास्तं म्हणजे कसंय नां पाणी कमीच आहे संध्याला
आपणं पाण्यांची बचतं कशी करूं शकतो?
मामा मी पाण्यांची बचतं सांगायची गोष्ट म्हणजे तसं नाहीं कां कमी पाणी वापरतो मॅम
हां अं पाऊस जरी पडलां नां तरं पाणी आपणं पावसाचं पाणी अं ड्रमात घेऊ शकतो एक दोन दिवसां मंग ते अं वापरं होऊ शकतो त्यां पानांचा कपडे धुण्यांसाठी बं धूंप साठी शक्यतो तसं केलं तर्ं खूंप भारी होईल
हो मॅम तसंच करतो की म्हणजे पाणी वगैरें आलं नां तरं मंग यांच्या खली लावूंन देतो असतो
हम्मं पन्हाळी खाली हां हां तेरीचं
ते ते पाणी मंग पाणी मंच असतं
अजूंन कायं चाललं तुझं अभ्यास वगैरें कसां आहे
स्टडी वगैरें चाले मं मस्तं आहे हो
घरूंन कामं करते कां तूं नऑफिस
नाहीं मं फक्तं कॉलेज एक्झांम वगैरें असते तरं कॉलेज जाते नाहीं तरं मंग इकडचं
हम्मं हम्मं हम्मं अजूंन तुझे मै मित्रं मैत्रिणी कसे
सगळे खूंप मस्तं आहे मॅम फें सारकल मस्तं आहे
हम्मं
हम्मं
करांयची पाणी कसं यूंज करायचं हे सल्ले देतं राहांयचे पाणी आंज आंजच्या यांच्यामध्ये आपल्यांला पाणी खूंप महत्वाचं आहे कारणं की शहरांकडे गावांकडे तरं सोंड हो गावांकडे तरं ठीक आहे पणं शहरांत सुद्धां आंता पाण्यांची खूंप टंचाई आलेली
हो टँकर मागवं लागतं संध्याला
हो आमच्या इथं तरं पाणी येतं नाहीं आम्हांला टँकरच घ्यावं लागतांत आणि बोरलां पणं पाणी पुरेस बोरलां पाणी येतं नाहीं त्यांच्यामुळे अजूंन तरं जूंन महिनां संपायचा आहे तरी पावसाचं कांहीं अजूंन हे नाहींये
अंदाज नाहीं आहे
हां त्यां अजूंन आपणं पुढच, कसे महिने जात्याल बिना पाणीचे त्याच्यासाठी पाणी कमी वापरावे आणि दुसऱ्यांना पण तसं सांगायचं पाणी कमी वापरायचं म्हणून
यस, यस
आणि जेवढं तुम्हाला पाणी प्यायचं असल अर्धा ग्लास प्यायचा असेल तर तेवढंच घ्यायचं, बाकीच पाणी वेस्ट अथवा घालायचं नाही.
हो
म अजून?
काय निवांत मग
मम्मी कशीय तुझी?
माझी मम्मी खूप मस्त हाय मॅडम
हम्म, द्याय ठरलंय
काय बोलात मॅम?
काय चाललंय अजून?
काय नाही मॅम, आमचं काम आवरलं फ्रेश वगैरे झाले म्हणलं जेवण वगैरे करावं. हम्म बाकी मग तुमचं काय चालूय?
आमचं काही नाही, आमचं तेच आता पावसाचं वातावरण होतं चांगलं पाऊस खूप भरून आलत. कोण थांबतच नाही, पाऊस पडतच नाही इथ सिटीमध्ये
हो, इकड पण नाय पाऊस म्हणजे आभळ खूप जास्त असं वाटतं खूप जास्त पाऊस येतोय की काय.
हा, पाऊसच येत नाही गरमी खूप वाढलेली. पाणी येत नाही काय नाही पाण्यात अस तर खूप मोठी समस्या आहे, आता सध्या तर खूपच जास्त समस्या आहे.
हम्म खूप जास्त पाऊस वगैरे.
हो पाऊस पडला पाहिजे
येस मॅम, सध्याला म्हणजे शेतकरी लोकांना पण सध्या पावसाची गरज जास्तय मॅम
हो
आता जून महिना होता हे पिकांसाठी होता. त्या टाइमिंगला पाऊसच नाही पडला पीक वगैरे पण नाही लावता आला मॅम शेतानंमध्ये
वाढला ना त्येच्यामुळ
हम्म बोल बोल.
हम् काय झालं मॅम?
काय नाही, तेच तुझं ऐक, ऐकते काय बोलते काय नाही.
तेच मग, आता कसं सध्या शेतकऱ्यांनी पण खूप आवकळा चालू आहे पाऊस पाणी नाही तर
हो
झालाय एक पाऊस झालाय गावाकड मस्त पाऊस झालाय. आणि त्याच्यामध्ये लावले पेरण्या वगैरे केले, आता काय माहीती काय होतं.
अ पाऊस पडलाच पाहिजे पावसाच खूप
सध्याला पाऊस, खूप जास्त इम्पॉर्टंट आणि पाणी
आत्ताच काही नाही पण आपल्याला आता जी वस्तू समजा आता वीस रुपयेने, तीसने भेटतील पाऊस नाही पडला तर तीच वस्तू आपल्याला पन्नास-साठने भेटणार आहे.
यस मॅम यस.
त्याच्यामुळं, हो खूप जास्त महागई वाढणार आहे. त्याच्यामुळं आपण बायकांना पण सांगायचं जिथं असं गरज वाटली बोलायची पाण्याची पाणी विषयी तर तिथं बोललं पाहिजे.
यस मॅम यस.
हम् कॉलेजला पण गेल्यानंतर खूप पाणी वेस्ट वया घालवत्यात मुलं पण. तिथं पण बोललं पाहिजे. बोल अजून?
काय नाही म, मग बोला बाकी काय म्हणता अजून.
काय नाही. आहे निवांत बसलेली होती म्हटलं कॉल कराव.
हम् हम्. तर
बर अजून काय आणि काय चाललंय?
ते जेवण वगैरे झालं मॅम?
नाही जेवण करायचं.
हॅलो!
हॅलो! जेवण करायचंय म्हटलं अजून.
अच्छा! अच्छा!
हम्म हम्.
तुमचं लेट असतें ना तिकडे जेवण?
हो आमचं लेट असतं.
हम्म. बाकी मग तब्येत वगैरे मस्त ना आम तुमची?
एकदम मस्त.
फॅमिली वगैरे?
छान आहे, फॅमिली छान आहे.
हम्म हम्.
तुमचं कसं चाललंय?
आमचं पण बरं आहे मॅम सध्याला.
हम् ह.
हम्म, चांगलं चालंय.
तुझी दीदीच काय चालय?
माझे दीदी काही नाहीत तिचं बाळ वगैरे, काम वगैरे चालूय चांगलं तिचं पण.
हम्.
हो.
होमल्या. बोल.
तेस म्ह तिकडे पाऊस नाही आला मग आज तिकड?
पाऊस झालाय थोडाच झालाय, पण जास्त नाही न पडत पाऊस.
आणि पाऊस जर जास्त नाही पडलांत आजू गरमी वाढायला लागतील.
आम्हाला तर लई प्रॉब्लेम येते पाण्याचा टँकर मागून-मागून वैताक आलाय. ह
इकडे पण आम तसच झालेलं. आमच जो मे मनतेना पूर्ण याच सारखं गेलंय ना पाणी दोन- दोन, तीन- तीन दिवस पाणी नव्हं राहत. ना कपडे धुवायला, भांडेायला घासायला, कसलं कसलंच पाणी राहत नव्हतो. टँकरवाले पण येत नव्हते. की पाणीच नाही तर कुठन येणार ते पण.
हम्म हम्, आमच्याकड नाही आमच्याकडं टँकर येतो. पण लागत चार- चार, पाच -पाच, तास लाईनल थांबवून टँकर येतो.
ह ह,
ते सांगते ना पाण्यासाठी चार- चार, पाच पाच तास, कधी- कधी सहा, सात, तास आक्का दिवस जातो. पूर्ण अख्ख्या दिवसाच नियोजन हालतं. ते टँकर पाणी आणायला. मुलांना शाळेत सोडवायचं अस घरच्यांना कामाला जायचं असतं. सगळं काम रखडतात.
आणि अशी कोणतीच गोष्ट नाही, पाण्याशिवाय होत नसत. हर एक गोष्टला पाणी लागत.
वापरायचं पाणी ठीक आहे. पण प्यायचं पाण्याच खूप अवघड आहे. नळाला फक्त दोन तीन हंडे पाणी येत ते पण दिवसाआड पाणी झालेले आहे. जेव्हा पाणी येईल खूप भयंकर परिस्थिती पाण्याची
हो हो.
जिथं बचत केली जाईन, तिथं खरंच बचत करा पाण्याची.
हो मॅम.
अजून? अजून काय चाललंय? काय नाही.
बस मॅम काहीच नाही चालू होते. आराम वगैरे चालू आहे सध्याला
अभ्यास वगैरे व्यवस्थित करत जा, पुढं काय करायचं त्याच निय जण व्यवस्थित कर, तुला काय बनायचं? तुझ्या पाया प कसं राहते तुलाही बघत जा.
हो मॅम हो.
मम्मी ची काळजी घे.
हो मॅम.
बोल, तुझ्या मैति्रीना पण हम्म, तुजा मैत्रिना पण चांगलं नाही का?
हो.
ज्याविषयी आपल्याला खरंच अ काय म्हणत त्याला गरज आहे.
हो.
त्या गोष्टीची त्या विषयावर खरंच मी चर्चा केली पाहिजे.
हो ना.
अजून काय बोलते?
काय नाही मॅडम मग, हे चालू होत नाही का?
ह हा...
हेच पाण्याचीच वाट बघत होते. मॉर्निंगला पण पाणी नाही आला ना. शीचविशन किती डेंजर झाले ना जेव्हा म्हणजे पावसामध्ये जेव्हा पाणी लागत ना तेव्हा खूप जास्त पाणी येतं, जेव्हा लागतं तेव्हा पाणी येत नाय.
हम् पाणी कारण की पावसाचा साठा जर ओव्हरफ्लो झाला समजा धरण वगैरे भरले तर त्या येतात पाणी सोडतात पण ऐन उन्हाळ्यामध्ये नेमकं पाण्यात चा प्रॉब्लेम येतो, उन्हाळ्यात पाणीच नाही पाणी पुरवठा कमी पडतो.
हो तेच झालंय ना मग.
हम्म ओक चालतंय.
हो.
ओके थँक यू तुमचा वेळ दिल्याबद्दल.
हो मॅम, वेलकम, हो बाय मॅम गुड नाटम टेक केअर. येस मॅम येस.
बाय.
सेम मॅम हो बाय.